हॅलो,
हॅलो. हा नमस्कार बांधूश्री.
नमस्कार.
कशी तू
मी म्हजेत तू?
झालं का म आवडलं सगळं.
हो आवडलं आज कस आठवडे बाजार आहे ना.
हो हो.
आणय ठेवायचं काम चालले.
तुमच्याकडे आज असतो का आठवडी बाजार. आमच्याकडे सोमवारी असो. खूप लांब लांब एका जवळ आहे तुम्हाला.
नाही जवळच आहे. कस सुट्टीचा दिवस असला ना इक नोकरी कर ना सोपं पडतं मग सुट्टीचा दिवस असला.
बरोबर.
हम्म म्हणजे आठवडाभराची तयारी करून ठेवता येतु त्यामुळे का. सकाळी उठल्यावर राहीत नाही. आनलकी सगळं निसून वगैरे ठेवायचं. जे दुसऱ्या दिवशी पटकन करता येत.
बरोबर करणार तो टाइम वेस्ट नाही जात ना आपला
हम्म आणि इकडे आज म्हणजे अ आमचं इथे. आजूबाजू खूप खेडेगाव आहेत. ना आणि हे जे गाव आहे तिथे पनना हजार लोकसख्या. इथेच. आता मग इथे सकाळपासूनच बाजार सुरूच झालेला असतो
खूप गर्दी राहत असेल तुमच्याकडे आजूबाजूचे खेडेपाडे कसतील धान्य बाजार आणि भाजीपाला एकाच सोबत भरतात की वेगवेगळे असतात
हा अधने बाजार पण असतो अं भाजीपाला पण असतो आणि काही कपडे वगैरे त्यानंतर काही शोभेच्या वस्तू ज्या असतात आपण ज्या घरामध्ये सजावटीसाठी वापरू शकतो त्याही अस त तिथे फळे फळभाज्या वगैरे सगळंच असतं म्हणजे कारण की मोठा बाजार असतो ना त्यामुळे
हो शेतकऱ्यांसाठी चांगलं आहे मग तर
हो भरपूर शेतकरी त्यांचा माल घेऊन येत आणि कस अ इतर वेळेस ना भाजीपाला पण महाग मिळतो पण मग आठवड्या बाजाराच्या दिवशी थोडासा आपल्याला स्वस्थ कार शेतकरी भरपूर आले असतात त्यां माल घेऊन विकायला आणि भरे ते नेहमी म्हणजे महागच दता कारण की त्यांनाही त्यांचा नफा काढायचा असतो त्यामुळे पण त्यांच्याकडे घ्यायला गेले महाग आणि शेतकऱ्यांकडे कस आपल्याला ताजा भाजीपाला मिळून जातो तस भरेकरी जे असतात ते कसं वेगवेगळ्या ठिकाणहून घेऊन आलेले असतात मग त्यांच्याकडे थोडस आपल्याला शिरामा मिळो
हो
हम्म ह
आमच्याकडे पण आहे हो सोमवारी असत काम करत तचा तो टाइम पण नाही राहता हो कारण प्रत्येकाला सोमवारी सुट्टी नसते ना
हा आणिसत तुमच्याकडे पण दिवसभर असतो का
हो दिवस बर असते
हम्म काही काही गावांना कसं
मग बाकी तेच रोजचे कामं चालूच असत आपले सकाळपासून
हो तुम्हाला तर ऑफिस वरूनला पण वे होऊ जात असेल तिकडून येता येताच घेत असाल तुम्ही
हो टाइम पण जस होत नाही सकाळी लवकर उठाव लागत
तेच ना आणि एकठ्याणी सर्व करायच म्हटलं की कधी ग का हो स्वतःचा आवरा बाकीचा आवरा
बाकी तुमची मुलगी काय म्हणते
काही नाही ती आत्ताच झोपलीय तिला थोडासा सळदी खोकला झालाय तेच आजीच्या बटवातले औषधे द्यायचं चाललय आहे काम
अच्छा मग जव हॉस्पिटलमध्येध्ये गेल्या की नाही तुम्ही
नाही तिला ना म्हणजे असं जे आ आहेत ना पदार्थ त्याने लवकर फरक पडतो म्हणजे जसं ओव्याची धूप आणि ज्येष्ठ मध दालचिनीची पावडर त्याच चाटण द्यायचं बनवून जायफळ पावडरची चाटण बनवून द्यायचं. त्यांनी फरक पडतो तिला लवकर
पाऊसच नाही हो वातावरण खराब आहे तसं न सर्व आजारीच पडताय
हो इतक्यात म्हणजे वातावरणामध्येच इतक्यात बदल होतो ना त्यामुळे इतक्यात काय तर इतक्यात काय असं होतंय.
तेच तर
तुम्हाला पण जायचं होतं ना कोल्हापूर वगैरे तिकडे गेला होता की नाही मग
हो कुठला कुठलं जायचंय पण काय प्लॅनिंग झालं नाही आमच आजुन
हा हा मला असं वाटलं की आता सुट्ट्या चालू होत्या तुम्हाला मागे
सुट्ट्या चालू होत्या पण मग लग्न हे ते, अधिक मास होता मध्ये
आमचं तेच झालं आम्हाही जायचं तर पण मग हम्म हम्म आमचं पण तेच झालं आम्हाला पण जायचं होत हो गेलो ना कोल्हापूरच्या देवीला गेलय ज्योतिबाला गेलय ज्योतिबाला जर गेलं की पूर्ण गुलालाने भरून जातो आपण सगळे गुलाबी गुलाबीच दिसता
कोल्हापूर, तुळजापूर सर्व जवळचे आहे ना.
बरोबर आणि एकदा गेलं तरच आपण फिरतो.
तुम्ही कोल्हापूरला गेलेल्या तेव्हा कुठं कुठे फिरल्या
कोल्हापूरला गेल होतो त्यानंतर तिथे त्यांच ज्योतिबाला गेलो होतो.